हॅलो
हा काय चाल्लय?
काय नाही, रोजच तेच रुटीन
होेय काय आणि मुली का तुमच
मुलगा आहे की सुट्टी आय सायकल शिकतोय आता
कवा येताय? चांगलं आय सायकल स्विमिंग
हम् स्विमिंग नाही अजून सध्या तर सायकल तर शिकलाय.
हाय काय? स्विमिंगच पण म्हणत होता ना तुम्ही गेल्या वेळी स्विमिंग पण शिकवणारे
हम् वेळ मि त नाही मला, रुटीन मधून टाईमच मिळत नाही.
हा हा हा
त्याला एक महिना तरी कंटिन्युस गेल पाहिजे मग लगेच शिकेल.
होय का? हा हा हा आणखीन काय तुमचं? काय चालूय सुट्टीला वगैरे कुठं गेला का ना
तुझं जॉबच काय झालं, जॉब बघत होतीस ना तू?
माझ काय चालू आय सर्चिंग अजू तरी काही मिळालं नाहीये. माझं बीकॉम झालय ना. त्यामुळं
कोणत्या फिल्डमध्ये बघते स?
हम् हॅलो हॅलो
आवाज येत नाही तुझा नीट.
रेंजचा प्रॉब्लेम आहे काय तुमच्या इथे?
हॅलो
हॅलो हा येेतोय का माझा आवाज? हा येतोय येतोय मध्ये मध्ये जरा कट होत होता आवाज. काय ऐकू येत नव्हत व्यवस्थित. हॅलो
मराठी टायपिंग येत का मराठी?
हा येतं की मराठी टायपिंगच काही प्रॉब्लेम नाही मराठी टायपिंग जमत झालं माझं मराठी टायपिंग इंग्लिश, टायपिंग.
हे ट्राकत न समत त्याला.
होय का काय करायचं असत?
हम्म ट्रानस असतो. ऑडिओ जो असतो तो आपण ऐकायचा आणि ऐकून तुम्हा